हा काय कराल्यास.
काय नाही बघ काय नाही लाईट गेल्या बघ बसलोय गप्प वाणी. पाऊस सुरू आहे त्यामुळे लाईट गेली लाईट गेली अ की काय सुच हा लाईट गेली की काय सुच
हम हम्म बोल बोल नाही तर
अह लाईट गेली की काही सुचत नाही ग आधीच आपल्याला सवय हाय लाईटीची जास्त. आणि बसलोय गप्प वाणी आता दिवा वगैरे ते रॉकेल तेल तरी कुठ भेट ते सा मेणबत्ती लावून बसलोय आम्ही.
हो ना वीज गे तेच ना वीज गेली की खूप वेग वेगळच वाटतंय. आणि उन्हाळ्यात गेली म्हणजे एवढं आपल्याला हे वाटतय ना. कि घरात असं एवढं उकडतय. उन्हा्या तर अजिबात जाऊन पावसाळा आला की सारखंच जाते आमच्या इकडे तर वीज.
ब होय पाऊस म्हणजे कणी काय होते पाऊस जास्त जर पडायला लागला‌ तर कणी वीज खंडित करतात बंद करतात कारण का. अ त्याच्यावरती कणी हे पड वीज वगैरे पडण्याची शक्यता असते तारा तुटून पण. त्यांचा विद्युत प्रवाह कमी होऊ शकतो म्हणजे बंद पडतात सगळे डाम वगैरे त्यामुळे तेवढ्यापुरत जास्त त प्रमाणात पाऊस किंवा वावटूळ वगैरे येत असेल किंवा विजा होत असेल तर लगेच ती लाईट बंद करतात‌. असं पण होतय आज पण काय झाले काय की सारखी लाईट जायला लागली.
हो ना आमच्याकडे पण आज गेलते दुपारी आणि आणि पंखा बंद असला म्हणजे एवढा घाम येतो ना उन्हाळ्यात आणि पावसात तर गेले तर ते डास एवढे चावतात ना तर लाईट नसली म्हणजे.
होय ते पण हायच ग काय सांगाय जोघं नाही. सारखी लाईट एक जात्या आणि उन्हाळ्यात पण सांगू लाईट गेली तर एवढा प्रब्लेम होत म्हण पाण्याचा एक प्रश्न निर्माण होत‌ आमच्याकड तरी लाईट गेली तर ते टाकी भरत नाही पाण्याची आणि मग पाणी येत नाही आणि एक तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि त्यात ते लाईट गेली‌ कि पाणी पण टाकलेलं नसतं त्यामुळे दोन दोन तीन तीन दिवस पाणी येेत नाही आधीच आपच्या गावला दोन दिव एक दिवस. काडान पाणी येते आणि त्यात तो झाला प्रॉब्लेम तर चार दिवस पाणी येत नाही असं होऊन जातं.
हो आमच्याकडे पण असंच आहे सेम. आणि मलाय काठो त्यांचा किस्सा झालता पाण्यामुळे एवढा त्रास झालतना लाईट बंद असल्यामुळे खूप त्रास झात आम्हाला तर आमचं काय तर झालत अ मेन स्वीच असते ना त्याच्यात काय तर झालतं प्रॉब्लेम. आणि लाईटच बंद झाली त रात्री आणि रात्री कोण रिपेरी साठी एवढ जम अखली तेव्हा उच होत आणि कस झोपण येत नव्हती सगळधार बिनं. खाच झोप. पण य लाईटच बंद होती ते रिपेर झालं नव्हत तर. रीचा माणूस संध्याकाळी घाल आणि एवढं त्रास झाालताना आम्ही बाजूचे काकू आहेत त्यांच्याकडन. घर भरून पाणी घेऊन येत होत आणि आमचं घर दुसऱ्या मजल्यावर ग लई त्रास झाता. वीज नसल्यामुळे मग पाणी पण नव्हतं हो.
देवा. आमच्याकडे काय झालं सांग अ आता आम्ही जिथे राहत होती ना. अ तिथं गरमीचं प्रमाण खूप जास्त आहे ग. आणि तिथे पण लाईट गेलेली होती आणि हे मिस्टर तर एक तर जॉबला नाईट शिफ्ट हो आणि अचान लाईट गेली आणि मेणबत्ती काय नव्हतं ग अवेलेबल माझा इतका प्रॉब्लेम झाला रात्रीचे साडे अकरा वाजलेले त्यात एक डास खूप होते. आणि डास एक चावा लागले बाळ. पण झोप ना फॅन बंद वगैरे आणि मग समोरच्या ताई हो तर त्यांना बोलवून घेतलं आणि मग आम्ही लाईट येईपर्यंत थांबलो रात्री दोन वाजता लाईट आली बघ असं झालं. त्या दिवशी किती प्रॉब्लेम होतो ना लाईट नसेल तर.
हो ना आणि ज्यांचं वर्क फ्रॉम होम असतय तर वायफाय बंद पडतोय. मोबाईलचा नेटवर्क पण बरोबर चालत नाही त्यांना पण किती त्रास होत ज्यांचं जॉबचं काम असतं.
अगदीच अगदीच बरोबर कारण का एक तर म्हणजे नेटवर्क हे आपलं मोबाईल जर चार्ज नसेल तर खूप प्रॉब्लेम होते बॅटरी लो होते आणि मग मोबाईलवरची जी कामं असतात ना ती बंद पडतात परत आमच्याकडं पण गिरणी वगैरे पण लाईट वगैरे नसली तर बंद असते गिरण पण मग गिरणीच जर दडप वगैरे. करन आणाय असेल तरी पण मग काय होत नाही ब आणि माझ तरी घरी. ऑनलाईन माही सेवा केंद्र आहे बघ. आणि ते तरी सगळं लाईट वरच अवलंबून आहे आणि जर, त्या दिवशी नसेल लाईट तर माझं सगळं काम थांबतं बघ. सात बारा उतारा वगैरे ते ऑनलाईन कामं सगळी थांबतात लाईट असेल तरच झेरोक् मशीन. चालत ना त्यामुळे मला तर खूप अवघड पडतो.
हो खरंच केी. आणि मला वाठवत आधीच्या काळात कसं इन्व्टर नसायचं आता तरी ती सोय आहे. पण आम्ही जेव्हा शाळेत वगैरे किंवा कॉलेजमध्ये असायचो ना. तर असं परीक्षाच्या वेळी पण असं लाईट वगैरे जायच ना खूप त्रास व्हायचा मला. मध्ये अभ्यास कस करायच. अंधारात तर मी ती बॅटरी असायची ती चार्जिंग करून ठेवत होते. तर मला आठवते माझे एक दोन पेपर असे होते की तेव्हा खूप वेळ लाईट गेल.
अच्छा.
अस वा. आणि ब मेणबत्ती घेऊन अभ्यास केतात एक दोन पेपरांना. आणि तेव्हा परीक्षाच्या वेळेस आपल्यासाठी एक एक मिनिटं केवढं महत्त्वाचं असतोय.
अगदीस बरोबर. आता काय झालंय जर लाईट एखाद्या दिवशी जर नसेल तर किती प्रॉब्लेम होतो. आपलं घरातले सगळे म्हणजे, आता सगळं जगच मला वाटत सगळं लायटीवरच अवलंबून आहे. आणि वीस त्या दिवशी खंडित झाली तर सगळ्यांची कामं बंद होतात मोबाईल बंद पडतात. अ जर कोणाच्या घरी इन्व्हटर असेल तर त्यांच्या घरी पण म्हणजे गर्दी सुरु होते. आणि मग त्यांच्या घरी लावायला परत अ टॅक्टरची. अ बॅटरी वगैरे काढून मग चार्ज वगैरे केले जात. तर अशी भयानक परिस्थिती होते.
हो ना आणि पोर काळात ही परिस्थिती खूप कठीण असते आमच्या इकडे गावात अ चार किंवा पाच वर्ष अगोदर अस पुूर आलतं. आठ दिवस माणसांकडे लाईट पाणी नव्हतं. लाईट नव्हती खूप त्रास झाल माणसाना खूप म्हणजे खूप तर एक कुठ. एका कुणाकडे तर असं हे असायचं बॅटरी होती जनरेटर. मोठ मग मला चार्जिंग करून येत होते. आणि पाणी तर काय ते पावसाचं जे पाणी येत होत त्याच्यान सगळं स्वतःसाठी वापर करत होते.
अगदीच बरोबर कारण तू म्हणतेस तसं काही दोन हजार एकोणीस वीस मध्ये महापूर खूप मोठा आलेला आणि तशी परिस्. स्थितीच होती आपल्या भागामध्ये पण लाईट म्हणजे नव्हती तीच कारण काय झालेलं आमच्या गावामध्ये नदी आहे आणि नदीच पाणी गावाच्या गावा क्षेत्रामध्ये आलेलं आणि डीपी आहे ना ती डीपी पूर्ण बुडालेली त्यामुळे कणी मोठा प्रॉब्लेम होता की एक नंबरचा पाण्याचा प्रश्न होता. लाईट नसल्यामुळे अ मग टाकी भरली नव्हती पाण्याचे त्यामुळे पाणी नदीला पुर असून पाणी प्यायला भेटत नव्हं. ही परिथिती गंभीर होती दु गोष्ट म्हणजेडीपी पूर्ण बुडल्यामुळे प्रश्नच बंद आठ ते दहा दिवस ला आली नव्हती प्रत्येकाचे मोबाईल हे स्विच ऑफ हो तेच होते पण ज्याच्याकडे डाटा शिल्लक होता म्हणजे, सगळ्यांनी जास्त करून ट्रॅक्टरच्या बॅटरीज वगैरे काढून त्याला चार्ज मोबाईल केले परत बॅट बरी वगैरे चार्ज केल्या त्याच्यामार्फत मग लाईट भेटवली कार इतकी पण, पॉसिबल नव्हती लाईट त्यावेळेला खूप हाल झाले त्यावेळेला लोकांचे.
हो हो खूप हाल झाचालतं तेव्हा तर आणि,, म्हे एवढे टोटे आहेत तर फक्त एकच फायदा आहे की लाईट बंद झाल्यामुळे माणूस कस जरा स्क्रीन टाईम असते, त्याच्यान जरा लांब राहते. टी व्ही आणि मोबाईल बंद झाल्यामुळे कसं लोक एकत त्र बसून जरा गप्पा मारतात. जुने आठवणी काढतात, अ वेगवेगळे खेळ खेळतात. तर एक ते चांगलं होत. नाहीतर असं कोण कोणाशी बोलतच नाही मोबाईल चालू असलं तर.
तुझ म्हणतेस ते अगदी तुझ्या मताशी सहमत आहे. कारण का एक तर प्र त्येकाचा आता चोवीस तास लोकांच्या हातामध्ये मोबाईल हा असतोच. किंवा ते नसेल तर, अं टी व्ही हा सुरु असतो लॅपटॉप सुरू असतो त्याच्यामध्ये लोक गुंतलेली असतात. ते पाहत असतात आणि अं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वेळच भेटत नाही, एकमेकांशी अ म्हणजे बोलण्यासाठी तेन. पण लाईट गेली तर हा एक फायदा होतो की, अ लोक एकत्र बसून घरातली मंडळी म्हणा किंवा बाहेरची मंडळी एकत्र बसून जुन्या आठ टवणींना उजाळा देतात. किंवा एखादा खाद्यपदार्थ कण करतात सगळ्यांना एकत्र बोलवून एकमेकांशी म्हणजे, अ तो वाटला जातो. त्यामुळे एक चांगली भावना निर्माण होते एकत्रितपणाची.
हो बरोबर आहे. ते एकच चांगलं होते गोष्टी आणि बाकी म्हटलं तर केव्हा अस लाईट गेली तर मिक्सर चालत नाही टी व्ही चालत नाही. तर एकदा असे पाहुने येणार होते आमच्याकडे आणि ते जेवण खयचं होतं आम्हाला, तर आता मिक्सर तर आपल्याला लागतेच काय पण हे करायला मसाला वगैरेसाठी. तर मिक्सर नव्हत तर माझ्या आईने ते खलबत्ता घेऊन ते मसाला हे केला. पण ते मिक्सर सारखं एवढं प होत नाही. म तेच्यावर करून त्यांनी जेवण हे केलं पण त्याला वेळ पण खूप गेला आणि लाईट नसल्यामुळे खूप त्रास झो झाला होता.
बरोबर आहे. कारण आमच्या वे आमच्या इकडे पण एकदा पाहुणे आले होते आणि म टनाचा बेत आखलेला होता आणि अचानक लाईट गेली बघ. आणि आम्हाला इतका प्रॉब्लेम झाला सोड. कारण एक तर पाटा वरवंटा कुठाय ते शोधावं लागलं. अन ते शोधून, स्वच्छ धुवून मग त्याच्यावरती मसाला वाटायची हे झाली. म्हणजे ग एक तर मसाला वाटायला आत्ताच्या पिढीला तर काय येतच नाही. आणि तो वाटायचा कसा? हा एक मोठा प्रश्नचिन्ह तरी पण अ मी जरा युट्यूबला पाहिला व्हिडिओ कस असं मसाला वाटतात तो. कारण मला पण येत नाही तो वाटायला. आणि खरंच त्या दिवशी जेवण एकदम चविष्ट झालं. कारण हाताची चव आली. पाट टा वरवंटाची, असं पण होतात गोष्टी.
हो ते तसं आधीच्या काळात ज जसं जेवण करते तसं पण चांगलं वाटते. केव्हा तसं खलबत्त्यावर ते मसाला पिसून ते चव वेगळी येते त्याच्यान.
अगदीच अगदीच. आणि एक आजकाल कसं, मुलांचं कणी ऑनलाईन शिक्षण पण आता मोबाईलवरतीच आहे.
हो. तर त्याच्यासाठी टी वायफाय इंटरनेट सगळं लागतच त्यांना. ते वीज त्याच्यासाठी पाहिजेच पाहिजे आपल्याला.
बरोबर बरोबर. कारण खू वीज आहे तर म्हणजे मानवी जीवन सुखी आहे असं मला वाटतं. कारण जर एखाद्या दिवशी वजच बंद झाली, तर लोकांची खूप कामं तटतात, थांबतात. असं पण होतय अगं. सगळं विजव विजेवरच माणसाचा जीवन चाललंय असं म्हणता येईल. कारण खरोखर
हो, आणि ते बॅटरी आणि मेणबत्ती लावलं की बॅटरी पण काय एवढे तास तर असत चालत नाही. आणि मेणबतीच कसं लहान मुलांना चटका वगेरा बसण्याचा ते धोका असतोय.
बरोबर बरोबर कारण कनी एक दिवशी जर ल लाईट वगैरे गेली तर घरात काही दिसत पण नाही आणि अंधार किती अस तो आणि काही समजत पण नाही अन कुठल्या वस्तू कुठ आहेत.
. म्हातारे म्हणा किंवा लहान मुलं म्हणा ते कुठे पण पडले बिडले तर त्यांना पण लागण्याचा ते धोका असतो एक.
बरोबर बरोबर एकदा काय झालेलं किस्सा आमच्या दिदीचं लग्न हो आणि मी पण त्यांच्या गावी गेलेलो आणि त्याच वेळेला लाईट गेलेली. आणि मला एक माझा ड्रेस म्हणजे हे झालेला. फाटला होता आणि मी काय म्हणलो मला तो ड्रेस शिवून द्या द्या म्हणून लागलेला हा पाठी लागलेलो आणि कोण मला शिवून देत नव्हतं लग्न कार्य असल्यामुळ. आणि मी काय केलं स्वतःच हात म्हणजे स्वतः मी ळेस घातले होता आणि स्वतःच मी हाताने शिवत होतो आणि ऍक्च्युली दोन्ही दोन्ही सगळंच मी पॅक केलं आणि माझे पाय आत आटकले होते मी लहान होते एक सात आठ वर्षाची हो ते आणि दोन्ही पण पाय आटकले होते आणि शिवून घेतलं सगळं. आणि नंतरला त्यावेेळेला लाईट आली आणि मी म्हटल मम्मीला मी का म्हणले मला चालायला का येई ना म्हटलं.
हम्म.
बघून हसायला लागली तर हिने सगळा ड्रेसेच शिवल्या आणि मी अडकून बसले.
लाईट शिवाय आपली काहीच काम होणार नाही सगळं ते विजेवरच अवलंबून आहेत बघ.
बरोबर आणि ही आठवण अजून पण काढतात अजून पण एक कत्र सगळी बसली
हो ना. तेच ना आणि माझं पण ते तसच आठवण काढतात की कसं मी मेणबत्ती घेऊन अभ्यास करायचे आणि केवढं हे होतं की एक पण मिनिट अस वाया घालू देत नव्हते परीक्षा परीक्षा असली तर. खूप पण तेव्हा रडू यायचं वीज गेली तर परीक्षाच्या वेळी मला तर. असं डोक्याला ताण येतोय लईच.
मला पण आता कसं लाईट गेली की मला ती आवर्जून आठवण आठवते आणि मग मला माझं मला एक एकदा हसू येतं मी खूप जणांना ही गोष् ट सांगितली गोष्ट घडलेली. खरच माणसाच्या आयुष्यात लाईट ही खूप महत्त्वाची आहे असं मला वाटते.
हो हो खरंच आहे.
ओके चालेल आली बघ लाईट.
हो चांगलं झालं. आमच्याकडे आता कधी येईल आमच्याकडे आली आता पण परत सारखं जाते येते असं चालूये.
बरोबर ते पाऊस